हॅलो!
हां!
हा बोला ना तई नमस्ते हा येतोय, येतोय
बरी का तब्येत वगैरे
बरी बरी तुमची?
आता हो माझी पण छान आहे बरं का कारण की आम्ही थोडस योग गा वगैरे करतो ना त्याच्यामुळे थोडा फरक पडतो तुम्ही पण करता का व्यायाम वगैरे.
हो करतो ना, करतो.
प्रत्येकाला गरज ओ शरीराची.
हा!
शरीर स्वस्त पाहिजे माणसाच, तेव्हा माणू सं कायतरी कमु शकतो, कुठेतरी जाऊ शकतो, हाय कि नई
हा!
काहीतरी तयार करू शकतो
जॉईनइन करता करता मीयना ते नाही का करता ते व्यायाम वगैरे त्याला
हूं हा घरच्या घरी कर ते हाय आमचं, पण मग मी आता कधीच बंद केलेलंय. ते ग्रुपने जातो ना तर बंद केलेलं य ते मग मी घरीच करते योगा वगैरे
अच्छा सकाळ, सकाळ व्यायाम केल्यावर फार छानं वाटत नही का-
केल्यानं मस्त वाटतं, मुलं पण करतात थोडंफार मुलांना ही पाहिजेच ना मग आता घरातल्या सगळ्यांनाच आरोग्याची गरज हे की नाही कुटुंब चांगलं. तर समाज चांगला राहतो. कुटुंब म पाहिजे आपलं चांगलं. म्हणून कुटुंबात सगळ पाहिजे, विचार पण पाहिजेत. आणि असं, चांगल्या गोष्टी पण पाहिजेत. तेव्हा त माणूस मग पुढे, मुलं बाहेर गेले का मग. चांगलं वातावरण तयार होतं, हाय कि नाही. कुटुंबापासूनच समाज असतो, आण समाजापासूनच देश असतो. कुटुंब संस्था, आपले देशात खूप महत्त्व आहे. हय की नाही.
हं हं!
ते कुटुंबाला खूप महत्त्व दिलेलंय, आपल्या देशामध्ये. ह् कारण कि प्रत्येका पहिले किती जण राहायचे ना एकत्र तुम्ही पण राहायचे ना एकत्र
पहिले कुटुंब संस्था एकत्रच होती ना
हॅलो आवाज लई कमी येतोय ताई
हॅलो आला का आवाज हा म्हटलं पय पहिले कुटुंब खूप हे राहायचं नाओ जास्त लोक राहायचे त्याच्यामुळे मग सगळ्याच गोष्टींमध्ये आप अं हे होऊन जायचं मदत होऊन जायची हय कि नाही आता दोन दोन तीन तीन जण राहतात कुठे मदत होते एवढी फायदा होतोबा एकत्र कुटुंबाचा नाही का तुम्हाला काय वाट तुम्हाला काय वाटत म्हटलं एकत्र कुटुंबाच काय
एक एक मिनिट एक
कुटुंब
एक मिनिट आवज येतय आवज हॅलो
एकत्र कुटुंब पाहिजे का नको म्हटलं हॅलो हॅलो
आवाज येतोय का म्हटलं माझा आवाज येतोय का
येतोय येतोय येतोय हा म्हटल एकत्र कुटुंब पाहिजे का नोक तुम्हाला काय वाटत
नाही आ पाहिजे ना एकत्र कुटुंबामध्ये जी मजा आहे ती छोट्या कुटुंबामध्ये नाही हो आं
हा बर
आहे की नाही
तुम्ही रा एकत्र बजार मध्ये हो हा तुम्हाला काय वाटव ब असं एकत्र कुटुंब
एकत्र कुटुंब असेल चांगलं अहो एकत्र कुटुंब असेल चांगलं असतंय मला म्हणायचं
सुख दुःखला हे की थोडं फार काही दुखलं वगैरे रे सुख दुखाला पाहिजे सगळे जण आहे की नाही सगळेजण धावून येतात सगळेजण ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळतात
जे मोठ्या कुटुंबामध्ये जी मजा आहे ती छोट्या कुटुंबामध्ये नाही
हम्म आजी बाबा असतात म्हणजे काय म्हणतात तुमच्या म तुमच्यामध्ये काय म्हणतात आजी बाबाला
दादा दादी बोलते
कस आहे का ह आजूबाबा दादा दादी ख राहिले हो तर ना ते ते चांगल्या गोष्टी शिकवतात मुलांना ते संस्कार पडतात ना
चुलता चुलती वगैरे सगळे पाहिजे नाही का
चुलता आणि नाते पण ओळखतात ना मुलं
हम्
नाते पण ओळखतात की यांच्या आपलं नातं काय बा हे मामा आहेत का काका आहेत काय बाबा आहेत. हे क नाही.
हा हा.
मुलांना ते काय म्हणतात जे जनरल नॉलेज होऊन जातं ते एकत्र कुटुंब राहि का? कोण कसं वाटतं कसं बोलायचं कसं राहायचं कसं समाजात जायचं. कसं वागायचं समाजामध्ये म्हणजे कुटुंबापासूनच मग समाजात राहतात.
हम् हम आणि जसं मोठं माणसं जस वागतात तसच लहान मुलं वागतात.
हा मग मोठ्यांचे नक्कल करतात मु लहान मुलं मग मोठ. मोठे झाल्यावर आहे ना मोठ्यांचंच तसंच करतात. मग माझे भावा तर बिडी फ ओडत होते मग मी पण तसच करेल. जर बाबा जर चांगल्या गोष्टी शिकवत असतील तर मग नाही बबा माझ. बाबा असे होते बर का नाही त्यांना आवडत मग मला बाबा ते रागवतील म्हण. म्हणजे धाक असतो तो एक चांगले जर राहिले तर बा म्हणजे अशा प्रत्येक व्यक्तींमधून मुलं लहान मुलं शिकायचे पहिले आता तर काहीच राहिलं नाही बाबा. आता कोणी कोणाचं ऐकत नाही ज्याला पटलं तो तस वागतो.
नाही ना हो पण आताच्या जनरेशन थोड नाही नाही आताच्या जनरेशन थोडस विचार केला पाहिजे लानच लहान पण मोठस मोठे पण दिले.
दिलं पाहिजे हे कि नाही तेव्हाजत घर चालेल ते नाहीत कुठे चालणार आहे मर म्हणून मग त्याला कुटुंब म्हणतात ना एकत. राण्या नु जे एकत्र राहाचं भांड भांड भांडी करायची त्याला काय? सगळ्यांना समजून घ्यायचं समजदारीने वागायच. म्हजस पण थोडसा धी हा. ते स्वतःच द्यावं लागत तेव्हा आता ते कुटुंब उभं राहत. तेव्हाच होत त्या गोष्टी
हो ना.
अस त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबात किती जण आहेत मग ताई.
हॅलो.
हा तुमच्या कुटुंबात किती जण आहेत आता मोठं कुटुंब आहे का तुमचं?
हा आहे मोठंच आहे आमचं कुटुंब
हा का म्हणून तुम्हाला माहिती बर का? हा म्हणून तुम्हाला माहिती म्हटलं मोठं कुटुंब पाहिजे ब असं.
हो पाहिजे ना पाहिजे अहो आपण कुठे जर गावाला गेलो तर कमीत कमी जाऊ वगैरे असते मोठे बाबाजी असतात ते मुलांना पाहतात हे करतात. गावाला वगैरे जर जायचं असेल तर आपल्या किती टेन्शन येतं क आपलं मुलं कुठं ठेवू. यांना खायला बाबा कोण देईल काय करल हो की नाही.
का काळजी राहत नाही अजिबात मग असं.
माझ्या मुलांचं काय होणार?
ह.
आणि कोणताही प्रसंग येऊ द्या हो कुटुंबावरती कोणताही प्रसंग येऊ द्या. सगळेच मिळून जर असले ना तर कोणताही प्रसंग येऊ पार त्याचे पार नाही का शेवट करून टाकतात सगळे मिळून करतात की नाही हा वाईट वेळ आली माणसाची तर सगळेजण उभे राहून ते वेळ टाळून टाकतात नाही का
धीर देणारे असतात ना मग हात त्याच्यामुळे मग समोरच्या व्यक्तीला तेवढं जाणवत नाही दुःख की नाही बाबा माझे सगळे आहेत माझे घरचे सोबत असं वाटतं ना सगळ्यांना आम अतात किती अ
फोन जवळधरा बरं तुम्ही ताई फोन जवळ धरा एकदम कानाला हा आता आता बघा आवाज येत आता आवाज येतोय कुठे धरला होता
हहहहहहह
बाप रे माझे कान दुखायला लागले दाबून दाबून कानला
डायरेक्ट तोंडाला लावलेला आहे मग म मला ऐकायला येत नाही तुमच ो बोल ना आता
असं काना लावा कि दाबून ठेवा की मग आवाज येतो क्लिअर
बरं बरं बरं तसंच करावं लागेल आता बरं का हे काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे त्याला आवाजाचा हम्म त्याच्यामुळे ना हम्म म्हणून आजकालच्या मुलांना हे समजून द्यायलाच पाहिजे आपली ती गरज आहे खरंच आईवडिलांची पालकांनी समजून द्यायला पाहिजे कि बाबा असं नाही रे बाबा असं नाही करायचं व्यवस्थित राहायचं कुटुंबात
हम्
आणि मग समाजात तो बाहेर ज त्याच आकलन करतात मुल म्हणून समाज पण चांगला होतो मग निगड तो मुलगा छान आहे बरं का त्याच्या कुटुंबात ते म्हणजे त्यांचं कुटुंबच आदर्श कुटुंब आहे ब असं म्हणून जे काही समाजात चांगल्या गोष्टी होतात ना या आदर्श कुटुंबामुळे होतात की माणूस चांगल्या दोन गोष्टी दुसऱ्याला आपण देऊ शकतो समाजासाठी पण आपलं हे असतं म्हणून चांगलं कुटुंब कुटुंबामुळे ना चांगला समाज घडतो म्हणून आपण बिनधास राहतो त्या समाजामध्ये म्हणजे
एकत्र एकत्र कुटुंबामध्ये जी मजा आहे ना ते सिंगल कुटुंबामध्ये नाहीये
हा खरं रे निर्भिडपणे निर्भिडपणे राहू शकतो आपण असं
हो हो
आवडी निवडी आणि सगळ्यांना म्हणजे हां
आवडी निवळी वगैरे कळतात सगळ्यांच्या कोण कसं कोणाला काय पाहिजे कोणाला काय आवडतं कोणाला कशाची आवड आहे
हा मग आणि जे ज्याला आवडत ते बनवलेला राहिल का तो ते पण खाऊन घेतो जाऊ दे बाबा आहे आता
आणि एकत्रित जे एकत्रित जे बनवतात भाजी वगैरे अे त्याची टेस्ट कशी असती पाहिजे तुम्ही किती छान असती पातेली भर भाजी राहू द्या पातेली भर भाजी राहू द्या पण त्याची टेस्ट किती छान असते
हम्म असं समजदार समजूतपना राहिला ना घरात वातावरण पण भारी राहत खिळीमिळीच राहतं हसत खेळत राहत म्हणजे एकमे ना एकमेकांचा आधार राहतो ब अस थोडंफार होत आता भांड्याला भांड लागतं पण मग तेवढं धरून नाही ठेवायचं सोडत राहायचं
सगळ्यात घरातली जी लेडीज असते ना लेडीज असते ही पाहिजे हो सगळ्यात आणि का सगळ्यांना समजून घेणारे
समजून घेणारे पाहिजे म्हणून मग घरातले बायांनाच काब्र ठेवलेलं आहे घरात कोण समज बघा तुम् घरातली जी राह ना त ग लक्ष्मी राहते ती म्हणजे बाई म्हणजे ती एक गृह
लक्ष्मी्या असते
हम्म त्याच्यामुळे तिच्यावर सगळी जबाबदारी घराची असते मग मुलांना वळण लावणं माणसाला व्यवस्थित सांगणं
अहो पण लेडीज ला किती जिम्मेदारी असती किती जिम्मेदारी असती लेडीज ला धन्यवाद ताई वेळ दिल्याबद्दल
हो चालेल म म हॅलो हॅलो
हम
हॅलो. हॅलो